हॅलो..
हा बोल की? अ जात कधी कधी तर? जेव्हा कणी हा सोमवारी जाते. आणि वारं वगैरे काहीतरी सुटल तर, असेच घालवलं.
हा. हा. हा. ते काय तर कुठ तर शॉर्ट सर्किट म्हणून घालवतात नाय आधी तारा ते चिटक वा अस वार त्यामुळ त्यांना
अस्मिताचा काय कॉल वगैरे?
नाही आता ट्रेनिंग चालू झालीय म्हणून, मी पण काय फोन केला नाय त्याची मम्मी गाठ पडली होती. पप्पा ही आलते ते घरी, अ ये म्हणली घरी भेटायला, येतो म्हणल तर माझं काहीतरी काम निघलं, नाही कॉलिंगचा टास्कच चालू त्यावेळी, म मी गेलो नाय. म बाजारात गेलतो म गाट म्हणली मम्मी पप्पा आली नाहीस घरी पन काव आलती मी येतो म्हणलं आता अस्मिता असलं तर डायरेक्ट चालल असतं नाय मम्मी, पप्पा दोघ आता.
होय! जाऊन तर आता काय करणार?
तेच की, मी म्हणल गेल जाणार आहे का? गेलता काय अस्मिता कड ते न? तर आता. आता काय जायच होत नाही. आता तीच येईल दिवाळीला तेन,
हा.
दिवाळीला तेन आता तीच येईल. आणि आता काय कसम परेड असतेत, तवाच डायरेक्ट जायचं म्हणलेत. नागपूरला ये वाटतं ना? त्यामुळ. ह. त्यांनी म्हणलित लय लांब येत जायच यायच होत नाय नय. एकदमच जायचं म्हणली कसम परेड ला आता दिवाळीला आणि काय सुट्टी दिवाळीला आणि सुट्टी असते नाय आता, होय. होय. ते लई भारी वा वाटल.
मस्तच वाटल. सगळ आसमीच्या मनासारखं झाल का ते,
ते परवा आता माझी काय म्हणजे, ट्रेनिंगला जायच्या आधी दोन दिवस फोन केलती. आता माझी काही इच्छा नाही बघ म्हंटली सगळं माझ्या मनास सगळ, सगळं माझ्या मनासारखं झालंय म्हटली.
ह. ह. ह. ह्म्म!
जे म्हणजे. जे पाहिजे होतं ते पण तिचं स्वप्न पूर्ण झालं आणि मनासारखं स नवरा पण मिळाला नाय. नशीबत सोडे कधी. तुझा पण लाड भरपूर केलता ग घरच्यांनी. त्यामुळे त्याने किती दिवस लांब ठेवणार होते?
होय. होय. होय होय.
अगं तिला चालक हो लायसन पण काढल होत म्हण की, होय ते मला काही माहित नव्हतं गाडी शिकून, चालकच लायसन्स काढून. तेन परवा त्यांची मम्मी
हा.. हा.. हा.
आम्ही बी प्रत्येकाच्या हा तेव्हा केलती म्हणलं नाई. तेव्हा जव्हा झालं ते तेव्हा केल. चार पाच वेळा केलती रडत होती. असमी त म्हणल झाल झाल.
होय.
कधी ना कधी तरी व्यवस्थित होणारच होत ते.
होय हरकलेली मम्मी.
होय होय लय हरकल्या मम्मी म्हंटली कोण काय पण म्हणू दे ह माझ्या मुलगीला मी कस शिकवलय ते आमच आम्हाला माहितीय त्यामुळ जगाकड बघायचं नाय म्हंटली. लक्ष द्यायच नाय जग काय म्हणल ते म्हणाल आता काय झालं लग्न ह होय तेेच ती आणि ते सपोर्ट मेन सपोर्ट ते महत्त्वाच हाय. ह्या ह्यावर झोप ओक हिजावर झोप होय. होय छान झालं आपल्या सगळ्यांच्यात मलं तर तिजच सक्सेस झालं. इथ झोपतू मी आ इथ बसतो इथ बसतो झोपतु तिझ क्सेस झालं शिकल्यासारखं सगळं. छान झालं. भारी वाटते ना एकाच जरी झालं तरी आपल्याला भारी वाटतय. आ हं आपल्याला नाही तर नाही निदान आपल्या मैत्रिणीला तरी मिळाल तर ह्याचा पण नंद वेगळळाच असते नई हा. आमच्या गावातल्या अग लय झाल्यात भरपूर झाल्यात. मी व्हय होय भरपूर होय आमची क्लासमेटच दोन मुलं झाल्यात. आणि ते आमच्या पक्षी एक दोन वर्षां मोठा असणार तो एक दादा झालाय आणि मुली तिघी जण अस्मिताला धरून तिघी मुली झाल्यात होय सहा जण पोलीस झाल्यात.
हा हा हा म्हणजे कवटे एटनमध्येच नाय.
कवटेकनमध्ये म्हणजे कुठं पुुढं गेलं टाइम निघून गेल्यावरच ते आपल्याला कळते. आता आता काय हे करून उपयोग नाही ना त्या
य सोने तुझं पण झालास
झालं असत ग सगळ तेच म्हणायला लागलं जरा लग्नासाठी गडबड कराय नको पाहिजे ते इतकंच. अस्नी संघ असं त्याच फ्लो मध्ये राहूनय ना सगळं झालं असत.
आणि तुझ स्टडी वगैरे चांगला होता.
हा अभ्यास होता रनिंग पण बसत होतच ग ऍक अकॅडमिच तेव्हा सगळ बसत होत तुझं माझं रनिंग
एकदा एकदा ते माग एकदा ते मागं लागलं कने मग काय नसतंय बघ.
हम्म.
कनी.
होय होय ते तर हायच.
हम्म.
पण हाय ना त्यावेळी पण लगेच आपण जर अकॅडमी सोडली तेव्हा भरती जर सुटली असेल तर त्यावेळी काद्या वेळेस झालं पण असत. आणि नाही पण खर आपल्याला त्यावेेळेस कळाल असताना आपण कुठं कमी पडतोय काय
होय.
अलागेच बरती पण
तरी पण अ बघ आसमीन असमी होय. केवढ्यात केवढ्या केवढ्यात आस्मि हुकल्या.
होय होय तेच किं मग.
मीन पण चांगल होत मेन म्हणजे असमीच. त्यामुळं लेखी लेखी पण चांगली केल्या सोडतीनं-
लेखीच तिने तयारी मेन चांगली केली लेखी- काहीच नव्हती तिची हा- खरं अकॅडमीत असताना बघितलीस का? तिची तिथन सुरुवात झाली लेखी काय नव्हतं निदान आपली पहिला पूर्व- तयारी तर होती जरा. तिची काय नव्हती भरपूर तिनं केलं म्हणायच-
होय.
शिकण्याची पण जिद्द पाहिजे सोडं काय पण-
होय होय आणि ते जास्त- अरे इंस्टा वगैरे असल काय नव्हतं तिज आहे का इंस्टा वगैरे का?
माझ हाय की. माझा पहिलापासूनच आहे ग माझ. सो सोनु माळी हाय की. माझं पहिल्यापासूनच आहे. अकरावी का बारावी पासूनच आहे माझ इनस्टा. फक्त तिथ अकॅडमीत असता- तेवढं बंद करून ठेवलं होत फेसबुक अणि इनस्टा हय माझं.
हम होय. पाहतो तो काय.
हा हा पाठवते पाठवते- अस असं पण विचार कर की तो म्हणजे आता आपल्याला सरकारी नोकरी मिळाली- हॅलो असं पण विचार कर की आता आपल्याला सर- कारी नोकरी मिळाली आणि इकड लग्न झालं तर आपण कशात आड कोण राहायचं आणि काय करायच हे पण आहे ना दुतर्फी पण विचार कराय लागत- एकच विचार करून चालत नाही हा- बिनधास्त राहून चालतच नाही ना-
वेळ आहे का?
होय होय ते तर आहेच. हा आप आपण आणि तिच्यात लय फरक हाय. जा आत जा काका तेन आहेत. आणि आता काय त इथलं इथ चांगल झाल त्यामुळ काय जरा सोप- पय तिच्यासाठी खरं नंतर आणि मिस्टरांचं कुठं झालं- तेन ते आणि पुढच अवघड-
होय.
सगळ्या बाजून विचार-
होय तीन तीन वर्ष काय तर तेनी ते ना काय? आता तीन वर्षांन तेनी काय काय मम्मी कड- जवळच आहे ते- तीन वर्षात चेंज होतय की इकड तीन वर्षात चेंजिंग तेन करून घ्यायला येतय की-
येतेव व्हय हा नंतर हे घेतील म-
होय होय. काय तेवढा ऍडजस्ट कराय लागणारच.
अग सरकारी नोकरी म्हंटल्याव अर्थ तसच हाय इझ इझ- बाबाज तेला द्या की हो जागा जरा-
एक मनासारखं झालत रे एक मनाविरुद्ध होतय ग सगळं- आपल्या मनासारखं होत असं नाही अस नाहीच त्यात लग चांगलं म्हणायचं.
होय होय.
हा.
आता ते करावस वाटत की नाही? पोलीस भरती
होय -होय आता करावसं वाटायला लागले काय करायचं? त्यावेळी ती एस आरपीएफच्या जागा सुटल्या अ बोललो पाक
मग ते नाही ऐक मी काय म्हणते तू एमपीएससी वगैरे तस का करत नाहीस गट क च्या ही जागा निघतात
याला काय-काय लागतय करायला सांगणार सांगणार पण नाही पाहिजे ना
तुला मी सांगतो सोने फक्त या स्टडी फक्त चालू ठेव युट्यूब ला ते असते तेच बघून करायच य
ते काय करतो पुस्तक ते आहेत घरात सोड, आमच्या यांनी मिस्टरांनी मिस्टरांनी दादानी आधी केलेला आहे अभ्यास पुस्तक ते नाही आहेत सगळं ते करते खरं पुढचं पण कळायला पाहिजे ना, त्यातलं आपल्याला काय माहीत नसायचं आणि काय
पुस्तका न च कसा आहे माहित आहे का? प्रॉपर पुस्तकं पाहिजेत कुठली पण करून ते तस नाही चालत होय प्रॉपर प्रॉपर बुकलेस पाहिजे करंट अफेअर्स पाहिजेत मॅस रिजनिंग का त्याला सोपत असते
एकदा कराय घेतलं ना होऊन जातो अभ्यास हा अभ्यासाचं काय टेन्शन नाही मला त्याला काय फिजिकल पण असते काय?
अ जर वर्दी वगैरे असेल तर त्याला फिजिकल असते आणि विदाऊट वर्दी त्याला नसते फिजिकल
हा फिजिकल नसणारच पाहिजे फिजिकल कारण मला होणारच नाही ते सिझर झाल्यामुळे फिजिकल ते सिजर मुळे मी भरतीचा नाद सोडून दिला बघ आता जर माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली असती तर मी केलं असतं
तेच कीं मग दहा मिनिटे झाले कॉल चे
ह